विचारलं का तपास हॅलो.
हम्म बोला की काय चाललंय, हॅलो.
काय चाललंय? बर बर, हा बोला बोला. हम्म, बर मग आणि काय?
काय निय बाई निवांत हाय.
काय म्हणतयस काय नाही येस जा. बस जाऊ लघ तुमला बरं हाय बर हाय.
सासूबाई पोचली काय?
सासुबाईन फोनच केला नाही. सासूबाईने फोनच केला नाही. लातूरहुन बसल्या सोलापूरहुन बसल्या. करा म्हनल होत फोन. हा हा हा हा
असं झालेय.
तीथ गॅरेज वर बालु होता. बालू म्हणाला होता फोन करा. गॅरेजच पण दाखवील आजीला. हम्म बर बर म्हणले. आता गेल्यावरच फोन करतील.
हम्म हम्म हम्म
काय नाय हो निवांत.
निवांत हाय निवांत.
हम बर बर.
अगरबत्ती लावायली मटण खाऊन.
कोण तुम्ही?
हम्म
आ
होय.
हम हम बरोबर मटन कधी हा सकाळी खाल्लं का मी. ताणून ताणून
हामु हामु, काय नाही निवांत. बर आहे. बर आहे. ते आता पिऊन आलोय या जाऊन तुम्ही.
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
कोण हाय हॅलो हाय. का बरं ओरडली ग पोरगी. इला बघकी कायतरी.
अबू अली काय?
हा आत्ताच जस्ट.
बर बर हम्म्
येतो येतो
माझे श्री गूरु
गाडीत
कशाला
ते हे ग तर तर
हा वायर काका काका काका हम्म हम्म हम्म पाळगून तकवा ह मग.
बसून काढत बस जाऊ
हम् स्कार्फ आना आना
की
हा ह बरोबर
हम जरा आग झाल आमच्यावर हालो हॅलो ते पिल्लेच ना पिल्ले त्यांच मांजर आलते
होय
हम्
हम्म् हम्
हम्
च व किश तय .
आता हे झाल ना फॉल सबमिट करा
सबमिट हा आता झाल लास्टचा हे कॉल
हम्
हम्म् पिकलेला बी अय पिल्या तु बि करित जाय कॉल पिल्यालाबि करायला लाव कॉल
करत नाहीत त्यांनी मीच करतो सारख
त्याला काय कमी हाय त्याले
हा.
अह
ते करायला मला
मग
हम्
काय नाय निवांत
कोनाकडे गेलता
अ
काल कोणाकडे गेलता
कोण क
हम्म.
काल काय. गल तो बायकुला जरासं बाहेर घेऊन.
बर.
हा.
फिरून आला.
कपडा.
दलवा लागा.
आा.
फिरून आला काय म्हणलं.
फिरून आलो फिरून होय होय
हम्म
हम् मग काय म्हणतायस जरा आता भंगार गोळा करालोय.
हो बंगल्यार कती रुपया जात.
बंगार होतेत दोन अडी द हजार होतित.
बरं मग ते अडीच हजार द्यायच आहेसा ते द्या.
बरबर.
होय होय.
कध नबंगार.
आता उद्याच्याला हाज दिवस मावळाय आता त्यातलं छाटणी करावी लागते भंगारची.
करत्यात की त्यांनी का तुम्ही करता.
नाही नाही आपण कर की तेनी कास्टिंग एकीकड प्युर चरा जास्त भावाच एकीकड आणि लोकखंड एकीकडे कराव लागत.
चहा प्यालोय.
होनतचा कोणाला?
किती किती झाली मिनटं.
कानाचं ऑपरेशन लय वाईट का नाय.
हा वाईट आहे त पल्याचे त झाले बघ.
कर्स्नाट. तेवढ घलं का आणि बसून केली बाबा
त्या औषध नसत जाांगतून पणाला
हम्म.
येव.
लवडा कानाचं म्हणजे नाजूक असतं की ग.
हम्.
हम्म.
आपल्या कानाच डोळ्याच आणि घशाच नाकाचं. एक असते का नाही काना घसा. डोळे त्यामुळे ते नसायत का नाही त्या एकत्रच असतात. मग डोळ्यांनी बघितलं कध त्रास होतोय. हा आवाज मोठा ऐकला तरी हो.
हा हा.
ह. त म हजय.
बसु काला व्हय.
च म्ह
खलील समानज.
कुठं आता हथ ना झालं ना.
वाट.
कमी दाखवाले काढून बघायचं काय. का. म्हण हॅलो-हॅलो अर ह.
बोला चहाजला का नाही.
आ.
जहा.
श नाता. हम्म.
टोटा पिऊनला.
ह का क जा तिथ.
घर नाही तुमच्या तिथं,
नाही लंब वैर नाही होईल होईल. नाही आहे न, हो आमचं घर आणखी.
ह क होणार.
बोल की आता तर प्रगतीच पाऊल चालूयचं
हम् प्रगती आली का?
प्रगती.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
प्रगती आली की.
ह
हो, नमच जव नाही-नाही.
हा हा बरे हाय वय. पर मिनटच बघायची क काय होते ते प्रगती कुठ असते.
ह सय का?
हम् घरी असत्या त्या सोबत असत्या
काून म्हणार.
त नाही गिरय का लगेच निवडायला होतो.
बोला?
ह आणि काय?
काय नाही गरमी खूप आहे. पावसाचं वातावरण दिसलंय पण पाऊस येईना. काय नाही अवघड झालय गर्मीन माणसं हैरान होवुन
होय रणगिरीत होय-होय